हॅलो!
आवाज येतय का?
हा येत येत
कसलं अर काय न रटो आलाय सगळा निंजा निंजी अकॅडमी इव्हेंट आला
काय झालंय ते,
काय मरतेय तट पळते नुसते ना काय यार तू ख्यालास का?
खेळलं की मला नाही एवढसं वाटलं लिविक लिविक नाही बरोबर.
तेरा तेरा
तेरा व आणि हि काय बरं कुठली कुठली पाववर तुला जला बर वाटले त्याच्यातली
ती एकच पळाची वापर तेवढीच फपत
वनस्पती होते माहितीय का म्हणजे असं बंदा मारल्या वनस्पती होते परत जंतू होते. त्यात आरती फायरिंग दबत नाही माहिती आहे का दाबून ठरल्यावरून.
काय माहित.
आर्थिक काय कि उंड्यागत कर.
अरे त माणूस कुठे पण स् पोन होतती तो.
हो तर काय आणखीं्या तीन बंद होते एकदम ते दुसरे पावरे त्या तीन बंद होते ते शेडो तयार हो. आपलं तीन.
हा
आणि त्या इनिमिने जर त्या तिनतल्या कोणाला तरी मार त. आपल्या डॅमेज होत नाही तेवढ्या जसून जिगल बिगल देऊन त्याला मारायचा. काय कळेलं ना सगळळा फोन काय तुला सांगाय ते पळत एकदम पण त्यांच्या पढ उल. तेवढे मारून झोपलं का नाही.
अर पण ती भेटत कसं तु फोन होतो का नाही बंद आपण. तिबेट तो कुतो
ती व्ही ती तिथंच इव्हेंट वर भेटतं बघ मध्ये गोल घर आहे का नाही
हां
तिथं म्हणजे इकडडे श्टरची घर आहे ते बघ डव्या साडला मोठी बिल्डिंग नाही त वर जाायच्या ते तिथं नाही त्याच्याकडेला एक बारका तंबू आहे गोल गार्डनच्या कड्याला. मग तर तिथ भेटतया. खेळतो या पण काय यार बंदा कुठन पण बघडून जातोय प्रमोशन चार राहिल का
अर बीना गंची बांदा अशी पळती पुढण.
मग आता काय करायचं हे म सिटोवा देत तुझ्या भाषेत.
काय बंद घेऊन येते ती?
युजी गण मारायचा.
संपलं की रे युजी मारूस तवर सपत्या आणि काय ते तर नाही माझ जास्त किल किती झालं यू ए म्हजे मधे माझं.
किती?
नऊ नऊ नाही
लेग म म चांगलं झालती गे लेग मध्ये. अर ते दिगो आहे का नाही प्लेयर मारायचं राहिलं. त्या कोण तो हाय मोठा माणूस त्यालाच महाराज
काय एकटोपच त्याचं नाव काय राय च काय रात्री म्हणला आपल्याला काय काय. काय आयला काय एक स पण जरा वयच बंर वाटतं अपडेट खेळाय म्हणजे असंयचयचं.
असं प्रॉपर जरा कळलं का नाय
हा म्हणजे हसा विसा येत रे काही पण होते त्याच्यात मज्जा येते गेम ला मागच्या वेळ
पहिला डाव भाऊ खेळला ती भाऊ नी एक झीत मारली हे.
अय किड कमी होतयं
हम्म
काय ला का काय भाऊचं डेंजर काम असतयं. काय किती किती तुझा कितीचा खेड आहे पाच चव्वेचाळीस आहे नवं का.
ना खाली आला की काय झाल माहित आहे का?
हम्म
डोना त्यांना आलेल का नाही लाइव.
हा.
त्याच्याबर मॅच मेकिंग करत होतो र! डावात आला नाही की नाही, एक्झिट मारायची येऊन. त्याज्यायान पाक आ! मॅच मेकींग त्यांच काहीतरी डिले असतंय ना.
ह्म त्यांची लेट असते स्ट्रीम. आपल्याला लेट दिसते र! एक किती सेकंद, पाच-दहा सेकंदाचा डीफ्रन्स दिसत असंल मला वाटतय
म एका सेकंदाला नोंदी बदलली
ती आहेच की वाईज बंद आहे ती अर ते मराठी मॅच मेकिंग आली त्याचा काय विषय आरे लँग्वेजचा
काय म्हणता आपल्या लँग्वेजची येतेत बहुतेक प्लेयर
होय तू प्रायमरीज लँग्वेज कुठली सिलेक्ट केल्यास
काय माहीती बाबा. हिंदी-हिंदी आहे बहुतेक, हिंदी आणि इंग्लिश आहे बहु
हिंदीन-इंग्लिश आहे. मी वर ही इंग्लिश केल्यान, खाली मराठी केल्या.
आधी घरचीच ना आधी घर करायचं होतं ते आत्ता नाही काय केलेत आत्ता नाही काय केले.
आत्ता आले अपडेटला ह्या प्रमोशनच्या वर एक टिकीट घ्या म लँग्वेज मेकिंगच मग हा. तसच बग ते पण तेवढच. काय यार ते दोन मॅच हशटॅग फायच्या तेवढ्या करून टाकायच्या.
हां.
हॅशटॅग टूच्या तेवढ्या दोन मॅच राहिल्या, तेवढ्या करून टाकायच्या राहिल्याता. पाचच्या हॅशटॅक पाचच्या.
कशा डोमिनल तरजॅक आहे मास्टरच्या?
हॅशटॅक वाचाय र
डाॅमीनेटर्ग पाय
डाॅमिनेटर, डॉमिनेटर होणार माझा आता बगकी प सोळाव्या-सतराव्या स्टारला, आहे मी आत्ता जाणार
काय कर माहित आहे का? भाऊला घे, येनूला घे.
दिगुभाऊला नको दिगुभाऊ बाबा दिगुभाऊ मेल तरी, मी याचा नाही
तशा वेळी खेळतील जरा बराबर अ मणक्याला येतो
चालतंय की चालतंय चौघंजण करून टाकू कंप्लीट
कडून मला
हा आरं तू, मी, इनू आणि दिघू भाऊ
हम्म्
माणक्याला घे, सगळ्यांसनी घे तूच म्हणतो आण आपण तर वाॅव-वाॅव खेळलो म्हायती का? पाचवी पाच मारलेत बंद
हा
परत लका आपल्याला तोडेव्हल बॅक
आर माझ्या किलाच कुणी टाकल्या नाय
आर माझ्या तरी टाकले ते माझा एकच किल झालाय वीस हजार डॅमेज हाय. मग आता काय करायचं? तू पहिल्यांदा नॉक झालास त्यात भाऊन कुठला बंदा घेतलेला वन ट्वेंटी एफ पी एका मॅचेतच ऑफ गेला एका कडक्यात एक
त्यो भाऊ जास् तू फुगीरपना त्यो बांदा का तू फुगीरपना आर उतरलो म्हटला का नाही जातुय त्यो.
कोण र त्यो देक्षित वन ट्वेंटीे एफ पी एस वाला व्हय त्यो. खेळलायस का त्याच्यारोबर म्हजे कस खेळतय ते?
आर डायरेक्ट घुसतयच ती काय बघा ना कुठ प्लेयर आहे तिथं. किस्ती प्लेयर आहे ती काय बघ ना. नाही कुठल मारतय.
मग.
रिकॉल दे रिकॉल दे रिकॉल दिला की बाहेर मॅच बीज बघत नाही. कोणाची.
कायला काय कुंडा आहे ना काय ते त्याला काय तेव्हा वाटलेलं काय एकच राऊंड आहे का?
तो पाहुणा न्हतंय तू देवळाप पुढं बसलाता आल्याला
हम्म हम् हम् म्हटलं काय बरं म्हणला भाऊ
तोंड दाखव
डेंजर काम आहे लका हे पण त्याच्याबरोर मी रूम खेळाला त्याला वायच कुठे हारवलेला म्हणजे त्यान हरवलेलं मला पण एवढे लिड नव्हती. बंण्ट्या त्यांनच काल ना हरवलंस
भाऊला आली बंट्या बोलला र म्हणजे बंट्याला भाऊ ल बोलला आधी.
हां.
म्हणला आमचं पाऊंडलय हरवलं-हरवलं-हरवलं तुला.
हा.
मग परत बंट्या तपला म्हणला बोलव पाहून्याला.
हा
हळदच कि म
मग काय
परत तुझ्याकड आली परत परत बण्ट्या ते रेटलं ना असं
बंण्ट्या चा बेकार विषय भावभर खेळल तवा त्या दिवशी भाव मारत
या बाई मती माझा भाऊ आहे हरला तरी काय.
काय आहे. कधी म्हणलं तुला?
तो हरला असताच कनाय तर लय ही केला असतं तिने
नाही बापा लते ना कार मला कस करते तुम डेमपली आहे रायस रे त्याला म ते मला कस करते. केडे माझा आता पाचचा आहे या भाई म्हणलं का बेकार आहे माझाला काा दोन च आहे म्हणलं, म्हणला तू टिडेफ मधे लयी बेकार मारतो या बाई म्हण म्हणलं, तू टीडयम प्लेयर आहेस म्हटलं बरं बरं चालते. पर त्याला म्हणणार होतो केळीबिडी काय नसते केडेबिडी काय विषय नसते. ते पाच केडेवाल्याच बंदा दहा च केडेवाला बंदा दोनच्या खेडेवाल्याला मारात मध्ये ज तस बांडयला वागत आपल्याला चिडीबडी काय नसते. दोनचा केडीवाला बंदा दहाच्या केडीवाल्याला बंद्याला मारतो. काय? हे बघल का जेवना त्यांचे हे बघितलसं क सगळ्या,
काय?
जोनात बी एम पी एस का बी जी आय एस होती आता बी जी आय एस होती ना? हॅलो एड गंल का?
अर हा स्पॉट ते फोनच पते काय
बी एम पी एस म्हणलं बघितलीस का बीजी आय एस का बी एम पी एस बघितलीस का?
बघितली कितीही जिंकलं ना.
गॉडल गॉडल गॉडल शेवटचं चिक कधी झालय, किती झाला किती केिल्ले झाला र त्या जोणात त्यांच्या टीमचा?
तीस का सत्तावीस झाला सत्तावीस का तीस
हम् खतरनाक मारली तर नुसती लेका मारा मार त्याच्या आध, दोन म्या चे असलेले लयी घाण गेले माहितय काय ओ़मध्या नाहींतर हेंच्याकड असतय मेन ट्रॉपी लेका. डायरेक्ट हो खाल्ल टॉप फाय मध्ये बावीस बावीस किलच तर बावीस किलचं चिकन इंदरच्या वेळी
काय माहित भाऊ तर म्हटलं माझ सत्ताच
एकशे चोपन्न काय एकशे पंचावन्न फिनिशस एकटा जेवणात तेंची होत्यात. अख्ख्या टुर्नामेंटमध्ये.
आर पण नियमी बी वेगळाच झाला ना.
नाही त्यालाच भेटला गे
नाही नाही भेटला त्याचा काहीतरी डॅमेज कमी होता स्कँरेज एवढ कोण तर आहे ते प्लेयर त्याला भेटलं.
काय माहिती ह्याला दिल्यागत झालं हो आलो आलो ह्याला दिल्ल्यागत झालं र. मला मी बघितलं तेवढ्यात रीलल्सला बघितल्या मी पण पूर्ण बघितल नाही परत. म्हणले टीम हरले कशाला बघत बसा आता. हो आलो काय आता कसं करायच आता काय डेंजर काम आहे. हो आपल्याला सांगायचा मला अशा टीम आहे जेना त नवीन टीम केल्या भारी खेळल्यात, संग स्टार्टिंगचा त्यांचा लयी भारी ये हो आलो घ्या कि, हॅलो
हां
भा भाऊन मला सांगितलं भारी टीम केलेली जोनातून नवीन गॉडलमधन सोडलेलं चांगला स्टार्टिंगला लई चांगला परफॉर्मन्स होता माहितेका हेंच्या टीमचा
हम्म
लई मारत होते ते किसतं पॉईंट होतं ना हाल बेकार. हर्षण का?
अर गोडे लास्ट ला हुतं सगळ्यात बर झाल, झाल आतऱ्या. मला जेवल्यावर फोन कर
हा करतो